होय येतोय माझा येतोय का?
हो येतोय.
हो काय चाललंय?
काय अभ्यास वगैरे त्यां चालू आहे ते ऑनलाईन एज्युकेशन मुळे जरासा थोड आता बऱ्यापैकी आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन मुळ हो ते केल बऱ्याचशा गोष्टी समजत नाहेत मग तेच ऑनलाईन एज्युकेशन एक क्लास होता तो बघत होतो.
अच्छा अच्छा नाही बरोबर आहे आता कसं झालंय ना म्हणजे मला वाटं अस कोरोना पासून हे चाललेलं आहे की ऑनलाईन शिक्षणाची गोष्ट चालू झालेली आहे तर लहान मुलांचा आहे स्कूल वगैरे चालू पण काही काही जे स्किलस आहेत म्हणा आता ए आयचे वगैरे किंवा डिजिटल जे स्किल आहेत ना ते सगळे ऑनलाईनच क्लासेस घेतले जातात. आणि मला तर खरं ऍक्च्युली नाही या गोष्टी काही समजतच नाही ऑनलाईनच्या. कारण प्रत्यक्षात वर्गात जाऊन शिकणं ते समोर टीचरांनी शिक्षकांनी स शिकवलं एक्सप्लेन करणं आणि आपण शंका विचारणं ह्याच्यात जो फरक आहे ना म्हणजे ते मला वाटत नाही प्रभावी शिक्षण होतय मुलांचं. किंवा टीचरांचं पण वैयक्तिक मुलांपर्यंत पोहोचते असं मला तर वाटत नाही एज्युकेशन मधे वाये ऑनलाईन च्या.
बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता वर्गामध्ये जे शिकवणं आहे आणि आपण एखादा प्रश्न विचारण आणि शिक्षकांन त्याच समाधानकारक उत्तर ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून ते बघू शकत नाय आणि दुसरी गोष्ट एक म्हणजे ऑनलाईन क्षणमुळ विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल घेण्याचा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि मोबाईलच्या प्रमाणामुळे त्याचा दुष्परिणाम काय होतो की एखाद्या वेळी एक पंचेचाळीस मिनिटाचं लेक्चर आपण ऐकतो आणि पंचेचाळीस मिनिटचे एज्युकेशनच्या माध्यमातून ऑनलाइन आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो कि परंतु नंतरचा जो राहिलेला वेळ आहे इंटरनेट चालूच असते मुलगा इंस्टाग्रामच्या रीलस असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल याच्यामध्ये एक्स्ट्रा टायमिंगचा वेळ त्या ऑनलाईनच्या एज्युकेशनामध्ये घालवतोय आण
हा
आपण दहा ते पाच जे शाळेचं टायमिंग आहे तर त्या शाळेच्या टायमिंगमध्ये चांगल्या पद्धतीने आपण तिथं खेळू पण शकतोय त्या शाळेमध्ये. वेगवेगळ्या अँक्टिव्हिटीजमध्ये सहभाग पण त्याच्यामध्ये नोंदवू शकतो फक्त ऑनलाईन किशन मुळ काय होत की घरात मग ते एकाच ठिकाणी बसून आपल्याला आपल्या व्यायामाचा विकास पण आपल्याला करता येत नाही वेगवेगळ्या ऍक्टिव्हटी मध्ये पण आपल्याला सहभाग नोंदवता येत नाही हा एक त्याचा एक तोटा म्हणावा लागेल आणि शिक्षक आणि विद्यार्थी मध्ये असणार जो संवाद असेल किंवा आनंदाचा एखादा वाट ण असेल किंवा एखादी जयंती असेल तर त्या गोष्ट घरातून साजऱ्या करू शकत नाही त्यांना आपल्याला शाळेमध्ये जाऊन त्या गोष्टी ती चांगल्या प्रकारे शिक्षक त्यांच्या ऐकून आपण त्या शिकल्या तरच हच्यामध्ये एक
हम्म-
अ म्हणजे चांगलं पाऊल ते शिक्ष क्एज्युकेशन मध्ये पडू शकतंय आणि दुसरी गोष्ट जिज्ञासा निर्माण करण्याचं काम‌. एक शिक्षण करतेय की हा हा विद्यार्थी कुठं कमी पडतोय. ऑफलाइन शिक्षण म्हणजे मध्ये तो कसा शिकू शकतोय ह्याच्याकडे पण चांगल्या पद्धतीने लक्ष हे ऑफलाईन एज्युकेशन मध्ये दिले जाते. पण तस ऑनलाईन एज्युकेशन मध्ये होत नाही मोबाईल वापर होतोय वेळ आणि पैसा याच पण आपलं हे होतय दुसरी गोष्ट मुलांना चांगल्या प्रकारे ते गेमिंगच असेल. किंवा इतर कोणतही हच एक मोबाईलच वेळ लागत.
नाही बरोबर अगदी कारण कसं आहे ना की मुलांचापासून आपण मोबाईल बाजूला करण. किंवा त्याच्यापासून दूर करणं हे आपलं काम आहे. पण या ऑनलाईन मुळे काय होतं मुलं त्याच्याशी जास्त कनेक्ट होतात आणि जरी अभ्यास करायला घेतलं. तरी इतर गोष्टी पण मोबाईलवरती सर्च केल्या जातात किंवा कम्प्युटरवरती सर्च केल्या जातात, म मुलं अभ्यास सोडून दुसऱ्याच गोष्टी पाहण्यात मध्ये व्यस्त होतात. आणि अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेशन तर राहतच नाही. आणि प्लस मुलांना ते मोबाईलचं किंवा लॅपटॉप बघण्याचंच वेड लागतं मुलांना बरोबर आहे त्यामुळे मुलांचं तोटा होतच आहे. पण अजून एक मला बोलावसं वाटतं की आपण समजा आपण पूर्वी कसा एम एस सी आय टी चा कॉम्प्युटरवरचा. त्यावेस कस आपण प्रॅक्टिकल जाऊन केलेलं तर ते जे मुलांना. शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल करणं किंवा प्रात्यक्षिक करणं ह्या गोष्टी होतच नाहीत ना. त्याच्यामुळे ते शिक्षकांच जे शिकवलेलं ते प्रभावी होतच नाही आणि मुलं पण इंटरेस्टिंगली त्याच्यात रस घेऊन काही शिकणं होत नाही त्यांनाही पण रसेच येत नाही शिकण्यात एका जागे बसून. तुम्ही म्हटलं अगदी बरोबर आहे, एकाच वातावरणात बसणं किंवा आता वर्गामध्ये बसले की आजूबाजूला आपले वर्ग मित्र असतात. टीचर येतात समोर काहीतरी बोर्ड असतो किंवा टीचर घेऊन एखादं साहित्य येतात त्याच्यातून मुलं शिकतात किंवा एखादा कलेचा तास असेल आर्टचा. तर टीचर तसं मटेरियल आणतात मुलांना आणायला सगतात सांगतात. कलरिंग करत असेल तर प्रत्येक जणला वेगवेगळं मार्गदर्शन करणं होतं. तस ऑनलाईन क्लासमध्ये एका व्यक्तीकडे पूर्ण पर्टिक्युलर लक्ष नाही दिलं जात. ऑफलाईन कसं असतं. टीचर वर्गात येून प्रत्येक मुलाच्या जागेच्या तिथून फिरणार. करणार हे काय कोण कसं करत हे. देखरेख होते पण ऑनलाईन मध्ये कस आहे या गोष्टींकडे गोष्टींचा कसा पाठपुरावा केला जात नाही असं मला वाटतं.
बरोबर आहे तुमचं म्हणं. आता ऑनलाइन एज्युकेशन आणि ऑफलाइन एज्युकेशन. ऑफलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन हे बऱ्याचशा शाळांमध्ये त्याचा अवलंबक. केला जातो. आणि काही वेळा आपल्याला की बाबा अ ह्या एज्युकेशन मध्ये, जर एखाद वेळी व्यक्तीला एखादा टायमिंग नसेल किंवा आपला वेळ पैसा खर्च वगैरे ते सगळे वाचत. वाचतो परंतु. जे ऑफलाईन एज्युकेशन मध्ये प्रयोगशाळेमध्ये केलेले आपण प्रयोग असेल. त्याचनंतर दुपारच्या सुट्टीमध्ये खालेला डबा असेल. आठवणी वगैरे तयार होत नाही. या आठवणी वगैरे या बऱ्याच शा गोष्टी. आपण जपत जातोय. जसं जसं फक्त शाळेमध्ये आपण फक्त शाळेचे एज्युकेशन घेत नाही. हे शाळेच्या एज्युकेशन बरोबर इतर गोष्टी सुद्धा आपण शाळेमधल्या. अ बऱ्याशा. आपल्या विस्मृतीमध्ये स्मृतीमध्ये जपून ठेवत असतोय. शाळेमधल्या अनुभव आपण जप पून ठेवत असं असतंय. एखादा क्रिकेटचा क्रिकेटची एखादी मॅच असेल. हॉकीचा एखादा सामना असेल. कबड्डीचा एखादा सामना असेल तर तेच्यामध्ये, तो ऑफलाईन एज्युकेशनमध्ये जो आपल्याला आनंद मिळतोय. आपला संघ जिकाव हेच्यासाठी बरेचसे विद्यार्थी. आपल्या वर्गाचा नंबर तीच्यामध्ये बसला पाहिजे. हि जी संघट तिच्या भावना आपल्या मध्ये जी निर्माण होत्या. तर तिचं स भावना आपल्याला त्या ऑनलाईन एज्युकेशन मध्ये निर्माण होत नाही. आणि त्याचं बरोबर आपण जर बघितलं तर. ह्या संपूर्ण पाचवीचा असेल सहावीचा असेल असं जर. वार्षिक खेळाचा एखकादा सामना असेल, तर त्यांच्यामध्ये रंगलेली ही स्पर्धा आपल्याला ही. ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्याला. घेता येऊ शकत नाहीत. म्हणजे त्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेस स्पर्धा वगैरे तेन आयोजित केले जातात. शाळेमध्ये एखादेस वेळी वाढदिवस असेल त्यानिमित्त एखादीवेळस स्पर्धा आयोजित. केली जाते. त्या गोष्टीचा सुद्धा आपल्यात घेता येत नाय. फक्त आपण ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून फक्त वेळेचा. हीच्या बरोबर फक्त शिकतच जातो. पण तो वेळी बरोबर शारीरिक शिक्षण नावाचा एक विषय आहे तर तर. एक शिक्षण नावाच्या विषयामध्ये आपल्याला सगळा पूर्ण अ. हेचा आपल्या पूर्ण मनाचा असेल किंवा एखादा व्यायामाचे हेच्या माध्यमातून असेल तर तेचा विकास आपल्याला करता येत नाय. शिक्षण आता आपटलेलीस की सर्वांग सुंदर हे शिक्षण बरोबर ह्यास. सगळ्या बहुअगी विषयांना आपल्याला त्यांचा विकास झाला पाहिजे असं माझं म्हण आहे.
नाय एकदी बरोबर बरं हे खरं आहे. कारण शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं घड विद्यार्थी घडवणे. आणि विद्यार्थी असा घडवनये की जो समाजाला उपयोगी ये. प्लस आपल्या देशासाठी त्यांचा उपभोग होईल असं जे शिक्षण आहे ते फक्त आपल्या आॅफ आपल्या शाळेमध्ये प्रॅक्टिकल द्वारे होणार जे शिक्षण आहे. ते आणि जे ऑनलाईन म ते घडवणं हे जी प्रोसिजर असते ना विद्यार्थ्यांमध्ये. अ रुजवण्याची प्रक्रिया जसं आ आपण झाडाला खत पाणी घालतो. तसं झाड कसं उगवतं तसं त्या मुलांना. जे रो रोपण असत ना. म्हणजे खतपाणी आरव चांगल्या गोष्टी शिक ते ते फक्त आपल्या शाळांमध्ये घडवलं जात त्यांच्यामुळे आपण मु मुलांना चांगल्या कळण्यासाठी ऑफलाईन शिक्षण पद्धती अवलंबली पाहिजे जेणेकरून आपल्या समाजाचा त्या एका विद्यार्थाचा व्यक्ती म्हणून आणि समाजाचा आणि प्लस आपल्या देशाचा विकास होण्यासाठी या गोष्टी म्हणजे ऑफलाइनच्या शिक्षणाच्या गोष्टी मला वाटतं महत्वाच्या आहे.
हम्म बरोबर आहे आता तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की एखांद्या व्यक्तीला माणूस हा जो समाशील प्राणी म्हणून आ या भूतलावरती आहे तर त्या व्यक्तीत च संपूर्ण जे बहुअंगी जो विकास आहे त्याचा फिजिकल एज्युकेशन मला एक विकास असेल. तेज्या भाषणाच्या संदर्भात एखांदी कार्य असेल. किंवा एखादं संघटन कौशल्य असेल. त्याज नेतृत्व गुण असेल हे जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर ऑफलाईन शिक्षणशिवाय पर्याय नाही कितीही जर तंत्रज्ञान नान्य आपण जरी पुढं गेलेलो असतो तरी हे मैदानावरचं प्रशिक्षण म्हणजे मातीमध्ये खेळण्याची जी कला आहे तर ती ऑफलाईन एज्युकेशनच्या माध्यमात तनुच होऊ शकते दुसरं गोष्ट आपण पाऊस असेल पावसामध्ये मजा मस्ती असेल किंवा एखांदा स्नेह नेह संमेलन एखांदा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभाग नोंदवने फक्त शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक आणि पाठी इत किंवा वही आणि पेन इतक्या परतं मर्यादित न राहता विद्यार्थ्याचा स सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होऊ शकतो याच्याकडे पण आपण लक लक्ष दिलं पाहिजे फक्त शिक्षण म्हणजे पाटी पेन्सिल नव्हे तर इतर खेळ आहेस. खेळ आहेत वेगवेगळ्या वस्तू म्हणजे हे आहेत त्याचा आनंद प्रत्येकानं घेतला पाहिजे आणि री शिक्षण एज्युकेशनचा पूर्णपणे आनंद घेऊन आप पलं शैक्षणिक वाटचाल ही प्रत्येकानं पूर्ण केली पाहिजे असं मला वाटतय.
बरोबर आहे कारण शिक्षण हे काय म्हणजे आपली अन्न वस्त्र निवारा यासारखी मह त्वाची गरज आहे ना चौथी. असं झालेलं आहे म्हणून ते योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. कारण शिक्षणाशिवाय कोणाचच आयुष्य ते चांगल्या पद्ध तीने जगू शकत नाही म्हणून उम्म जे घ्याल ऑनलाईन आत्ता ऑनलाईन म्हणजे तुम्ही दहावी, बारावीच्या पुढे ऑनलाईनचा युज करा थोडं काही अ स्किल शिकण्यासाठी काही गोष्टींसाठी पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी पण जे ते सगळं जे शिक्षण आहे ते ऑनलाईन करणं हे मला वाटत नाही पर्याय याच्यातला. अ ऑफलाईन घेणं पण गरजेचं आहे कारण आता बघा आपण पुर्वी कसाचा बाहेरचा फॉर्म भरायचा एखादा सब्जेक्ट साठी तर तो ठीक होता पण बा किच्या विषय आपण सगळं शाळेत काढायचो शिकून एखादा विषय मागे राहीला तर आपण तो मग बाहेरनं फॉर्म भरून घरी अभ्यास करून काढायचो. तर पहिल्या गोष्टी आपल्या अंगात असल्यामुळे आपण त्याचा फायदा पुढे घेतला. किंवा ते करतात तसं ऑनलाईन मुळे आ पल्याला अंगभूत ज्या आहेत गोष्टी नॉलेजच्या लर्निंगच्या तेवढ्या होत नाहीत असं मला वाटतं.
बरोबर आहे कारण ह्या अगभूत अशा ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये काही-काही नेतृत्व गुण असतात. किंवा संघटन कौशल्य असतं. किंवा ज्याही काही उपजीत गुन असतात. एखादं एखाद्याला गा गाण्याची वगैरे, आवड असते. कोणाला नेतृत्व करण्याची आवड असते. कोणाला संघ करण्याची आवड. त्याचबरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यामधलं जे उपसत गुण आहे. हे ऑफलाईन शिक्षण मुळ बाहेर येतात. ऑनलाईन शिक्षणमुळ कसं ऑफलाईन शिक शिक्षण मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी. मैदानावरती असेल किंवा शाळेच्या वर्गामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही. अ म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्म वरती असेल तर ते आपण हे करू शकतोय. शिकू शकतोय. परंतु त्याच बरोबर ज्या, आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये. बऱ्याचशा गोष्टी फक्त शिकतोय. आणि जर एखादा लेक्चर वगैरे असेल तर रेकॉर्डिंग करून ते ऐक कु पण शकतोय. परंतु ऑनलाईन शिक्षण म्हणजे संपूर्ण शिक्षण नव्हे. कारण तेचा. त्यांचा साईड इफेक्ट पण आपल्या, शरीरावरती पडत असतोय. आपण जितकी मज्जा ही ऑफलाईन शिक्षणाच्या माध्यमातून घेऊ शकतो. तित कि ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ते घ घेऊ शकत नाहीत त्यामुळं. एका जागी बसून ज्ञान मिळवणे हा एक मेव मार्ग नव्हे. तर मैदानामध्ये उतरून आप पण खऱ्या अर्थान ज्ञान मिळवणे. हाच खरा मार्ग आहे.